हॅलो हॅलो हॅलो
हा दीदी तू
हॅलो हा प्रियांश बघ दिदू हॅलो
बोला ना दिदि
अ काय नाही असंच मी बसले होते मग ग अस मला आठवलं की काहीतरी म्हणजे फेस्टिवल बद्दल बोलूया कॉल केला तुला आहे का टाईम तुझ्याकडे दहा मिनिट
फमिलीटाय बोल ना मला पण नॉलेज मिळणार सांगा
ठीक आहे आता फेस्टिवल म्हणजे सण तुला तर माहितीच असतील आता फेस्टिवला आलं की म्हणजे आपल्याला काय ठेवतो पहिला ते म्हटलं की तर दिवाळीच आता दिवाळी प्रत्येक म्हणजे कुटुंबात ही वेगवेगळ्या पद्धतीने साजरी करतात हे तुला माहित च असेल
होय होय बरोबर
आता म्हणजे दिवाळीमध्ये सगळे म्हणजे एक्सायटेड असतात कारण जे म्हणजे बाहेर असतात कुटुंबापासून लांब असतात जे कि जॉबला वगैरे सगळे असतात बाहेर त्यांना म्हणजे एक वेगळीच एक्साइटमेंट असते कारण ते घरी येणार अस तात आणि कपडे घेणार असतात मग वेग वेगळे कोणीतरी म्हणजे अ काहीतरी खरेदी वगैरे करणार असत सो म्हणजे दिवाळी हा असं अ आपल्या इंडिया मधील एक पॉप्युलर असं फेस्टिवल असं मानलं जातं हे तुला माहितच असेल
होय बरोबर म्हणला तुम्ही हा
म्हणजे आता बघ ना प्रत्येक ठिकाणी दिवाळी म्हणजे प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते तर आता आमच्या घरी आम्ही कस साजरी करतो हे तुला मी सांगेन मग देन तू तुझा एक्सपिरियन्स सांग
एक
ठीक आहे आता मोस्टली बग दिवाळी तर आपल्याला माहितच आहे पाच दिवस असते म्हणजे जसं की असतं ते वसुबारस असतं धनुत्रयोदशी असतो नरक चतुर्थी असतो मग त्याच्यानंतर लक्ष्मीपूजन असतं मग अस त भाऊबीज आता हे एक असत दीपावली पाडवा म त्यामध्ये लोक गोल्ड ज्वेलरी वगैरे खरेदी करतात म्हणजे तो चां गला मुहूर्त मांनला जातो असं लोक म्हणतात त्याबद्दल आणि मग दिवाळी आली म्हंटली कि सगळेजण त्या आड दिवसापूर्वीच
सामान वगैरे भरा मग ते चकली करायची असते करंजी असते चिवडा लाडू असे वेगवेगळे पदार्थ म्हणजे अ लाडू म्हणजे लाडू तीन प्रकारचे येतात त्यात चिवडा वगैरे म्हणजे बनव
हा.
गोदरच आठ दहा दिवस बनून ठेवतात म्हणजे लक्ष्मीपूजन आले की त्या दिवशी माहितीच असेल तुला. अ किती असं म्हणजे घाई गडबड असते त्या दिवशी मग पूजन वगैरे ते सगळं आपण केलेलं ते देवाला नैवेद्य वगैरे दाखवलं जात. हो मगार वगैरे केली जाते. देवाकडून काहीतरी मागितलं जात त्याही म्हणजे अशी दिवाळी असते. दिवाळी म्हंटलं तर म्हणजे आता अ उठायचं त्या दिवशी लव कर आवरायचं नवीन कपडे वगैरे घालायची त्यानंतर दारासमोर मस्तपैकी रांगोळी काढायची
बरोबर.
संध्याकाळी दिवे लावायचे आरती पंथी काय पण म्हणजे प्रत्येक जण वेगवेगळे बोलतात. त्या दिवशी आपलं म्हणजे लहान मुले फटाके वाजवतात फोडतात. तुला माहितच असेल म्हणजे दि दिवाळीला आता दिवाळी आपण का साजरी करतो तर तुला माहित असेल की कि राम राम माहितच असेल तुला तर ते जे राम होते त्यांना चौदा वर्षाचा वनवास मिळाला होता मग ते चौदा वर्षाचा वनवास संपून परत आले मग त्या दिवशी परत आले त्याच दिवशी परत आले म्हणून दिवाळी ही साजरी साजरी केली जाते म्हणजे अयोध्येत ते परत आले ते जंगलात होते ना वनवास त्यांचा चौदा वर्षाचा
होय.
ते त्या दिवशी परत आले अयोधध्येमध्ये म्हणून ती दिवाळी त्या दिवशी साजरी केली जाते आनंदाने उत्साहाने. म्हणून दिवाळीला त्या दिवशी सगळी इकडे पणतीीचा प्रकाश वगैरे असतो दारात दिवे असतात आकाश कंदिील लावलेला असतो कोणीतरी घराला लाइटिंग वगैरे केलेली असते त्यामुळे या दिवसाला प्रकाशाचा सण असेही म्हणतात दिवाळी तर आता माहितच असेल तुला दिवाळी प्रमाणे तुला अजून सण माहित असतील आता जस कि बघ गुढीपाडवा असतो गणेश उत्सव असतो
होळी तीन असते हां बरोबर.
दसरा दसरा पण नऊ दिवसाचा असतो. आता इकडेच दिवाळी मोठ म्हणजे आम्ही तरी दिवाळीच मोठ्याने साजरी करतो तसं तुम्ही कोणता फेस्टिवल मोठ्याने साजरा करता.
मोठ्या नाही तर आम्ही पण दिवाळीच करते सगळ्यांपेक्षा मोठं आमचं ते दिवाळीच असते
हता तुमच्या फॅमिली मध्ये तुम्ही ती कशा प्रमाणे सेलिब्रेट करता?
आमच्यामध्ये दिवाळी तर असं पूर्ण खास ते नाही करत नुस्त दिवाळीमध्ये आम्ही सगळे एकत्र सगळं फॅमिली जॉईंट फॅमिली आहे म्हणून भेटते अ फ मतलब अ सगळे करेंजा, चकली, लाडू तीन बनवत्यात आणि - - सगळीजण मतलब त्यांचं काय काय फॅमिलीमध्ये काय झालं हे इतकं दिवस काय केलं आहेत नवीन काय झालं ते सगळं बो असं डिस्कस करत्यात एन्जॉय करते गेम्स खेळत आहेत आणि दिवाळीचं पहिल्या याच तिसर्या दिवशी त्याचं - - पहिला घर तेन सगळं अस धुत्यात पूर्ण म साफ सफाई करत्यात. हा स्वछ. करून ते आमचं - - पूर्ण दिवाळी असं मनवत्यात. त्या नंतर लक्ष्मीपूजन करून नंतर फटाकेटीन फोडायचे तेवढंच - -
हो ते म्हणजे आहे म्हणजे सेम आपण जस तस सगळे जस सगळे सेलिब्रेट करतात. तशा टाईप मध्येच आपण सगळे करतो हो मग त्यानंतर येतो आता आता आपण दसऱ्याबद्दल बोलूया. आपण म्हणजे मोठा अ - - मांडला जातो माहितीच - - तुला नऊ- - दिवस नऊ दिवसात - - म्हणजे नऊ कलर्स असतात. अ लेडीज किंवा म्ह - - जे ज्या गर्ल्स वगैरे मुली वगैरे असतात - - ते नऊ दिवस वेगवेगळे वेगवेगळ्या कल कलर ड्रेसेस किंवा साडीही परिधान - - करतात देवीला नऊ दिवस वेगवेगळी साडी व वगैरे नेसवली जाते. मग दिवसभर - - देवीची पूजा वगैरे करून रात्री दांडियांचा वगैरे कार्यक्रम ठेवला जातो. आणि काही अ काही जे लोक - - असतात ते नऊ दिवस उपवास - - करतात त्याला नवरत्न असे म्हणतात. म्हणजे काही लोक फक्त फ्रूट्स आणि पाणी पिऊन करतात तर काही लोक मग जे काही असेल ते उपहार करून करतात म्हणजे डिपेंड आहे की त्यांचं कल्चर कसं आहे वगैरे वगैरे - - ते त्याच्यानुसार ते करत जातात. आता त्या दिवशी - - तुला माहिती च असेल दसऱ्या दिवशी ते सोनं घ्या सोन्यासारखं राहावा असं म्हणतात ते - - असत ते आपटयाच पान ते देताते - - एकमेकांना लहान मुले प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन सगळ्यांकडून सगळ्यांना देतात ते आशीर्वाद वगैरे घेतात त्यांचा
होय.
त्या दिवशी ते शस्त्रपूजा केली जाते म्हणजे जे आपल्या घरात लोखंड वगैरे असत. त्याची पूजा केली जाते. दसऱ्या दिवशी असं म्हणतात की, नवीन कामाची सुरुवात कर रावी म्हणजे नवीन कामाची सु सुरुवात ही हा केली. की ते तो दिवस म्हणजे एक शुभ दिवस असा मानला जातो म्हणजे त्या दिवशी ऍक्चुली काय झालेलं विजयादशमी दिवशी, जे आपले राम आहेत ना ते रामानं रावणाचा पराभव केलेला.
पराभव बरोब
पराभव केल्यामुळे हा विजय झाला ना रामाचा, मग ते विजयादशमी असं देखील म्हणतात. दसऱ्याला विजयादशमी दसरा अस आ पण म्हणल जातो. म्हणजे दसरा हा दिवस असं शुभच मानला जातो कारण अ रामानं आपलं ते रावणाचा वध केलेला, वगैरे असं काही आहे म्हणजे अ प्राचीन काळी प्राचीन काळापासून ती कथा आहे त्यानुस तर मी तुला सांगत आय फक्त आठवलं म्हणून मग बाकी आहे, आता गणेशोत्सव देखील इकडं असं मोठ्याने साजरा केला जातो. काही ठिकाणी सात दिवस आणि जो घर घरगु ती गणपती असतो, तो पाच दिवस असतो. मग तो बाहेर म्हणजे प्रत्येकाच्या मंडळात वगेरे असतो तो अनंत चतुर्थी म्हणजे अकरा दिवस पर्यंत असतो, म त्या दे अ गौरी गौरीपूजन येतं म त्या दिवशी, भाजी भाकरी केली जाते, ज्या दिवशी गणपती बप् प्पा येतात त्या दिवशी खीर केली जाते, दुसऱ्या दिवशी मोदक केले जातात उकडीचे, जे अस अ प्रत्येक सणाची काहीतरी वेगळी वेगळी संस्कृती आहे, वैशिष्ट्य आहे त्याप्रमाणे ते असं पुढ्या पिढ्याने पिढ्या पुढं चालत आलेलं आहे. त्यानंतर मकर संक्रातीत मकर संक्रांतीला मग आपण तिळगुळ वाटतो एकमेकांना त्या दिवशी सगळे लोक काळ्या कलरची कपडे जे असतात ते परिधान करतात, हा म्हणजे आ एक एक कल्चरमध्ये असतये की तुम्ही काळी कपडे युज करू नका बट त्या दिवशी सगळेजणच घालतात. म देन होळी. होळी तर तुला माहितच असेल होलीका दहन जे म्हणजे. जे लहान लहान मुलं असतात. तिथे लहान ढोलकी घेऊन वाजवतात ते शेणी गोळा वगैरे करायचं ते वाजवायचं हे ते म्हणजे प्रत्येक सणाच अस काहीतरी वैशिष्ट्य आहे, आता. जसं की रक्षाबंधन पण आहे. म्हणजे नावातच बघ भाऊ हा भाऊ व बहिणीची रक्षा करतो. म्हणजे अशा प्रकारे आपला जो भारत देश तय तो वेगवेगळ्या सणांनी समृद्ध झालेला देश आहे, वेगवेगळ्या क्षेत्रात वेगवेगळ्या पद्धती तिने लोक दिवाळी, गुढीपाडवा, गणेशोत्सव, होळी, दसरा म्हणजे इत्यादी जे अनेक सण आहेत ते वेगवेगळ्या पद्धतीने साजरे करतात.
हा.
तेच मला असं तुला शेअर करू वाटलं सो मी तुला कॉल केला, होय. म्हणजे मला रिस्पॉन्स दिलास चांगल्या पद् हो तू पण मला पॉझिटिव्हली रिस्पॉन्स दिलास त्याबद्दल मला खूप छान वाटले.
मला पण तुम्ही एवढं छान जाणकारी दिली म्हणून थँंक यू सो मच दिदी.
ठीक आहे आपण बोलू आणि परत कधीतरी.
हो ठीक आहे बर.
हो चालेल थँक्यू.
हा.